हॅलो.
हॅलो... येतोय आवाज?
हा येत आहे... माझा येतंय का क्लिअर?
हो क्लिअर येतय... माझं आता बरोबर येतोय ना?
अगं तुझा आवाज... न... एकदमनं कमी येत आहे ना
कमी येतोय?
हा.
अगं काय होतय काय माहीत... सकाळपासून इश्यू होतोय असं कायतरी.
नेटवर्क?
नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? नेटवर्क म्हणजे वायफाय माझ्याकडे पण व्यवस्थित आहे पण सकाळी एक कॉल झाला त्या मैत्रिणीबरोबर तर नाही बरोबर झालं.. एक मिनिट हा एक मिनिट... हूं.
काय करते, झालं का तुझी काम वगैरे? हा मम्मी... हा हा... थांब एक मि निट... एक मि निट... मम्मा आहे ना इथे... हूं... ये.
तो उठला असेल ना त्याची गडबड
बोल ना ग ना मी बोलली तो उठला असेल तर त्याची गडबड असेल ना
हो हो हा जस्ट उटला मला वाटलं आता नाही उठेल थोड्या वेळ
ह हो का झाला आवरंल का तुझं सगळं हो काम वगैरे झाले आता हा मुलगा उठला तरी याच आवरावे लागेल. हम्म हो ना
हा
ट्वेंटी सिक्स पर्यंत म्हणजे रविवार संडेपर्यंत सांगितलंय वर्क कम्प्लीट करायला.
अच्छा हो का संडेपर्यंत होऊन जाणार मग
हा म्हणजे मग तरच ते टी आर साठी हायर करणार म्हणजे मी ती हेल्पमध् वरती हेल्प आहे ना मग तिथे मी हेल्प माझे ते कॉल कट होत तर मग तिथे हेल्पमध्ये मी मेसेज केलेला तर म्हणजे विचारत होते की माझे कॉल तर तिथे मला त्या तिथून मासेज आलेला की ट्वेंटी सिक्सपर्यंत कंप्लीट करा. मग तुम्हाला टी आर साठी हायर केलं जाईल.
अच्छा हो का म्हणजे हायर म्हणजे सगळ्यांना हायर नाही करणार आहेत का?
ज्यांच कंप्लीट होईल त्यांनाच हो असा आहे. असं हा
हा
पूर्ण आपले कम्प्लीट होतील ना मिनिट्स तरच ते हायर करणार असं त्यात पण ते अधिक काहीतरी वीस टेस्ट होणार. मग त्याच आणि पण ते टू ते टू टू थ्री मंथ चालणार हा टी आर चा मग त्यात पण वीस काहीतरी आधी टेस्ट असतील. तर टास्क टेस्ट तर व्यवस्थित पाच झाल्या ना म्हणजे व्यवस्थित असल्या ना तरच मग ते घेणार, नसतील तर नाही घेणार, असं काहीतरी हाय.
हो का, वीस टेस्ट म्हणजे खूप झाल्या ना, एवढ्या कशाचा टेस्ट घेणार आहेत?
ते आपण करतो ना, टी आरचं कसं करतो?
हा हा
तस टेस्ट होतील, आणि मग त्या वीस टेस्ट मधून जर आपण पास झालो तर मग घेणार ह, असं ट्रान्सस्क्रीप्शन हो हो हो तसच आहे काहीतरी अनुजांनी केलेलं वाटत कंप्लिट मी विचारलं नाही कशा आहे त्या त्यांली बोल होते की आम्हाला केले सध्या हायर कारण त्यांचं झालंय ना आधीच वर्क कम्प्लीट
अच्छा, तर मग पी आर च पण म्हणजे त्यानी दिली आहे का टेस्ट? अनुजानी
देत होती, काल होणार होत, म्हणजे सरांनी सांगितलं हे जर कंप्लीट झालं का देण तर ती बोलत होती आम्हाला मेसेज आलेत टी आर आता टेस्ट द्याऊ तुम्हाला तर तिला दिलेय की नाही ते मला विचारलंच नाही पण ती बोलत होती आम्हाला मेसेज आलेत. की आम्हाला हायर करणार आहेत त्यांचं झालंय ना आधीच कधीच कंप्लीट केलंय त्यांनी.
हो, विचारावं लागेल मग अनुजाला काय आहे.
काय आहे प्रोसिजर त्याची, तेच ना.
हा
आज काय बनवलं?
आज मी बनवली आलू वांगा
हम् आणि पावभजी बनवली होती. अरे वा बढिया आहे ना, मुलगा पण टिफिन घेऊन गेला. हो, त्याला टिफिनलाच हवी होती, पावभाजी पाहि म्हणजे सारखा तो बोलतो सारखं पोली भाजी, पोळी भाजी कंटाळा आलाय मम्मी, काहीतरी वेगळं दे. सकाळ सकाळ असं वेगळं नाय ग, गडबड होते असं बनवायचं खूप असं जास्त मोठं काय बनवायचं असेल त आणि पोळी भाजी कशी आपण पटकन होऊन जाते ना आपल्याकडून
हां असं सगळ्यांना होऊन जाते मग, एकदा बनवली की
हा मग तेच, आता पावभजी बनवली का मग ते तेवढंच खाणार परत मग आता परत काहीतरी, जेवण मला घालावं लागणार आज
हो, बरोबर आहे.
अजून काय बोलते, हो गेला. किती वाजता जातो? तर जवळ जवल पावणे आठ ला घरातून निघतो, आठची स्कूल असते ना. ह, मग त्यांना सेव्हन फोर्टी फाईव्ह ला यायलाच लागत. जर आठ पर्यंत गेलात तरी होतं, पण तो जातो थोडा आठ, आठ दहा आठ ला दहा मिन्ट असताना पोहोचतो व्यवस्थित
अच्छा अच्छा, झाला तुझा नाश्ता वगैरे?
हो, माझ सगळं झालं, सगळं आवरलं. म्हणून हिला मॅसेज करू दे, ऑनलाईन दिसली तर मग होतीस तु
अच्छा, मी पण बघतच होती जस्ट तुला आता मेसेज करायला, तर तुझाच मेसेज आला.
हला अगे सकाळी पण तोच माझा इशार, तुझ्या बरोबर व्यवस्थित होतात, काय होतं काय माहिती आता दुसऱ्या सकाळ त्या मुळं मैत्रिणी बरोबर कॉल, तिज पण ती पण मला बोलते की, तिकडे कसं होतात मी बोलले मला नाही समजत आणि तिला सकाळी कॉल केला ती मला कॉल करते मला कॉलच नाही आला, आणि ती बोलते अगं उचल कॉल अगं उचल कॉल मला कॉलच नाही येते तर मी कसं का रिसीव्ह करू, मला कॉलच नाही आलाय, असं झालंय.
हा का, आणि मग ते मग जर आपण, सपोज आपण कॉल करत आहोत
फोन आला तर मग टोटल काउन्ट होत्यात की लागू की नको लागू. तो झाला ना काउंट होतो पण मिनिट्स नाही काय नाही त्याच्यात असं झालंय प्लेन झाले ना माझे असे किती झाले माझे म्हजे माझ्या बहिणीं बरोबर झालेत. तुझं आणि माझं व्यवस्थित झालं आपल्या दोघींचे व्यवस्थित झाले सगळं.
अच्छा त्यांच्यासोबत प्रॉब्लेम होताय तुला
तेच आणि मी आता नेटवर्कमध्येच बसते तिला सकाळ पण नेटवर्क आता कसं आहे माहिती आहे का आता तुझं आणि आता समजा आपल्या दोघींचा दहा मिनिटाचा कॉल झालाय ना.
हा
तर तुझे पाच मिनिट माझे पाच मिनिट म्हणजे एकूण टेन मिनिट असे टेन मिनिट म्हणजे असे दोघींचे मिनिट जे आपल्याले ऍड होतात ना ते इफेक्टिव्ह मिनिट असतात बघ तिथे. ते मी तुला डास बघ हा ते ते दोघींचे पकडून असे वन ट्वेंटी किंवा वन एटी असे काहीतरी झालेत आणि वन ट्वेंटी झालेत. आणि साठ कॉल जरी झाले असले ना, सिक्स्टी कॉल जरी झाले असले ना तरी वन एट्टी मग क क टास संपणार? किंवा वन एनिट - एटी मिनिट्स तरी आपले झाले पाहिजेत. असं कायतरी. ह, हा. वन टवेंटी मिनिट
दोघींची मिळून वन एटी रुपीज झाले पायजे, वन एटी मिनिट् झाल्या पाहिजेत का?
हा, असं काहीतरी प्रत्येकीची. कि मी अनुजाला विचारलं, पण ती काल मला बोलत होती वन ट्वेंटी मिनिट जरी झाले. आणि साठ कॉल जरी असले तुमचे वन ट्वेंटी प्लस साठ. म्हणजे, एकशे वीस आणि प्लस साठ झाले तर, एकशे ऐंशी होतात ना. असं होतय काहीतरी. हा. पण दोघींचे मिलून मला वाटते. कारण, दोघींचे ऍड होतात. असं काहीतरी म्हणजे ते सरांनी, तिनी सरांना मेसेज केलं. तिने म ते फॉरवर्ड केलं तिने मला. म तुला पाठवेल तो मेसेज. असं ते सरांनी सांगितलंय. म्हणजे आता समजा, तुमचा दहा मिनिटाचा कॉल असेल. तिजे पाच अन् तुमचे पाच. आता जेवढे इफेक्टिव्ह मिनिट्स असेल. ते धरून तुमचे असे मिनिट्स, झाले पाहिजेत कम्प्लीट.
हो, का? आणि मग पेमेंटच कसं होणारय? ते दहा मिनिट जर दोघं मिळून होत असेल, तर पेमेंट कसं देतील ते लोकं?
पेमेंटच कस आहे ना. आता मी जर तुला, आता मी कॉल केला ना तुला मग त मला- मला एक मिनिट चे दहा रुपये मिळणार. आता माझे जर आपले माझे जर पाच मिनिट काउंट झाले. तर मला पन्नास रुपये मिळणार. मी जर तुला कॉल केल तर, तुला त्या कॉलचे आठ रुपये मिळणार.
अच्छा, अच्छा. म
हा म्हणजे, हा, हा. मिनटाचे आठ मिन अ आणि तू जर कॉल केला ना. मग तुला एक मिनिटाचे दहा. आणि मला एक आठ रुपये. असं.
समजलं का? अच्छा, अच्छा. ह. असंय, हा. म्हणजे मी जर म्हणून आपण म्हण असं दिलं की दोघींनी कॉल करत राहा. म्हणजे आपल्या दोघींना पण समान पैसे मिळतील ना. म्हणजे मी तुला पाच कॉल करणार तू मला पाच कला. म्हणजे म माझे कॉलचे तुला आठ रुपये भेटणार आणि मला दहा रुपय भेटणार. मग तुझ्या कॉलचे मला आठ रुपये भेटणार आणि तुला दहा रुपये भेट
हा. असय ते.
मिनिट असतात ना. तशाप्रमाणे पकडतात ते. अच्छा, अच्छा. तिला बोले, आधी तरी बोलायचं म्हणजे तिने मला आधी सांगितलं होतं गं. पण आधी मला कोण हेच नव्हतं. जोडच नव्हते की, बोलायला. हं. आता मी कधीच. फ्रेंड सोबत झालं आता तु तुझ्यासोबत होतील. मग मी विचार करतोय माझी एक सिस्टरय, तीझ्यासोबत करून घ्यायला. हो चालेल. मी पण हिचा नंबर शेअर, अगं तिचं काय ती पण जॉबला जाते ना. आता तिला सकाळी नाही जमत. आ दहा वाजेपर्यंत असते ती. तर तिला तेवढ्यापर्यंत जमत. नंतर मग ती दोन- दोन ला येते वाटत मग त्याच्यानंतर ती आवरल्यावर, मग तीन वाजल्यापासून ती फ्री असते. म असय, हा एवढा मधला वेल का हे होऊन जातं ना, असं.
अच्छा, अच्छा. तुझी फ्रेंडय.
ह, अनुजा च्या म्हणजे मी नाही काल तुला बोलली. मी तिचा पण नंबर शेअर करन. झाला तर. ह. तिजा. हा, ती जॉबला जाते. ती म्हणजे, पार्ट टाइम करते. तर मग तिज अ हा मधला मिनिट अ वेल असच जातो ना. मग मला नाही जमत. कोणाला कॉल करायला.
ओके. आणि मला सांग. हे वन एटी मिनिट झाले की, ते ऑटोमॅटिक कॉले ना, म्हणजे आपल्याला पग कॉल करण बंद होन जाते का? ऑटोमॅटिक ऍपमधूनच
हो ऑटोमॅटिक म्हणजे कॉलच संपतात मग बरोबर होऊन जातात ते बरोबर. म्हणून संडेपर्यंत आपण कंप्लीट करूयात म्हजे आता आपले टेन झाले का मग कमीता बघतेय मग तू द देणार आहे ना मला त्याचा नंबर कोणाचा तर?
हो हो तिचा नंबर देऊन देणार मी तुला, तिच्यासोबत बोलवून घेशील.
हो गे आपले आधी कंप्लीट करूयात आपण आणि मग मी तिच्या बरोबर
हो हो ठीक आहे चालेल तसं पण.
आपलं कसं व्यवस्थित होत आहे ना बरोबर
हो तिच्यासोबत पण झालं पाहिजे तुझं व्यवस्थित
हो तेच ना आता आपल्या कशी आपण जेवढे पण कॉल केले तरी आता व्यवस्थित झाले दोघींचे पण.
हो.
आणि टेन मिनिटच्या वरच मिनिट जर झाले तरच व्यवस्थित उं होतात दोन मिनिट तीन मिनिट पाच मिनिट काउंट च नाही होत.
हा ते तर आहेच.
बाकी काय चाललंय?
अजून काही काही नाही आता कामा व वगैर झाल्या त्या मुलाच करून देते आंघोळ वगैरे उठला तर
सकाळी कायात सगळं व्यवस्थित खातो का कि असं काय अजून
अ कधी कधी नाटकं करतो, नाहीतर मग खातो खातो वगैरे कधी कधी
कधी कधी सर नाटकं राहतात
नवीन नवीन खायला बघतो पदार्थ.
तेच लहान मुलांचं तसच असत.
हा एकच एक एकच एक नाही म्हणतो तो
आता माझा मुलग पण आता एवढा मोठा आहे तर भाज्या अजून नको भाजी नको असं वेगळं काही चटपटीत हवाय भाजी नको तरी मग टीचरांना सांगून सांग सांगून ओरडून ओरडून मग टिफिन ला देते भाज्या मग टीचर बोलता तुम्ही पाठवून देत जा मी बरोबर करा ना स म ते करतात बरोबर आहेस. घरी असेल कि नाटकं स्कूल ला गेलं ना मा बरोबर खात म्हणजेवढं दे्याईल ना मी तेवढं व्यवस्थित नाही. आता तुझ तर तुला अजूनच अजून हे करायला लागत अस म्हणजे भरवा पाठी लागा पटापट खाणार नाही.
हो तेच तर एक तास यांना हेच करावं लागते जेवणच
सगळं खातो का भाज्या वगैरे व्यवस्थित
नाही ग भाज्या तर खूप कमी वरण वगैरे वरणासोबत भात
गरे बापरे
हम्म, भाज्या नाही खात जास्त तो.
फ्रुट खात असेल ना? ह फ्रूट्स म चांगले आहे ना
हा, हा
अगं पाऊस आला म्हणजे मी दहा वाजताच मसेज करणार होती बो हिज आवरला नसेल. मी कपडे धूवायला मला खाली जा झायला लागतना मले म्हणज असत वरती या असं घर तर मग खाली जाव लागत ह ह मग पाऊस आला म्हणून मग मी थांबली होती. थोडा मग मी बोली झाल माझ सगळं आवरलं बस होती तर मी बघितले ऑनलाईन होते हिला मेसेज करू द्यात. आण मला आधी आणि मला कधी आज त्या कार्याच मेसेज आल ना मला की ट्वेंटी सिक्स पर्यंत कंप्लीट करा. बोली जेवढं होईल झालं तर झालं तेवढं तर तेवढं होऊन जाईल समजा झालं तर झालं असाइन. नाही झाल तर ठीक पण तेवढा प्रयत्न तर करूयात ना संडेपर्यंत.
हो तेच तर आता आहेत दोन तीन दिवस तर होऊन जातील मला वाटतेय.
आणि आपण एवढ घेतलंय आता करायला तर, बोली होऊन जाऊ देत.
हो आता तुझे काम वगैरे सगळे झाले आहेत तर, तू कंटिन्यू करून घे आता माझ्यासोबत कॉन्टिन्यू कर आणि मग माझ्या नंतर मग ते फ्रेंड्स चा पण नंबर देते तिच्या सोबत पण करून घे म्हणजे होऊन जातात तुझे पण, हा.
करशील का? म्हणजे किती महिने कॉल्स, ते किती वोट्स तिला बोलले वन एटी मिनिट्स म्हणजे भरपूर कॉल करायला लागतील आता आमचे किती काउंट होतात नाही काय नाही. ते बोलते बघा आता कसा ऍडजेस्ट होत आणि किती तरी पाच जणींना तरी
हो पाच जणी कुठे ग वन एटी मिनिट्स म्हणजे अ एका जणासोबतच आपण शंभर मिनिट आपले होतात ना दहा कॉलचे.
हम. मी तुझे उलट होऊन जातील कारण तुझे बघ ना दहा ते काल छान झाले तिझ्या बरोबर पण छान झाले. तुझ्या फ्रेंड बरोबर आणि